हा आवाजच येत नव्हता ओ.
होय हा प सुरुवातीला येत नाही ना.
हो, हो, आवाजच नाही आला, हे तुम्ही काय, काय आणल पिशवीतन त्या?
मी पिशवीतून चिरमुरे हा चिरमुरे.
हां!
येतय का ऐकायल?
हा चिरमुरे, हा हा मध्ये, मध्ये कट होतोय हां.
हा चिरमुरं परत फरसाना.
बरं आ तुम्ही आतल्या रूम मध्येय, काय तई आतल्या रूम मध्ये काय?
हॉल, हॉलमध्ये, हॉलमध्येच आहे.
होय काय तरी पण हे होतोय आवाज.
अ मी बाहेरच आहे ग, तू कुठं आहेस?
होय काय, हा आता येतोय बघा क्लीअर मी, मी इथं घरातच आहे की इथं बेड रुम मदे आहे खिडकि उघडी आहे आ ती रेंज येती
हां, हा, हां आता येतोय का येतोय.
हा येतोय, येतो येतोय हा!
हां परतअ हॅलो. हॅलो! हॅलो! हॅलो! अ कट्ट झाला काय फोन, बोल ना झाली. हॅलो! हॅलो!